आम्ही तवा संक्रांतीचे हो गं ती आपली रिक्ष सुध जात नायी गाडी जायला. परत ते शिराळ्यात लयी प- मस्त हां मागच्या वेळेस तसच गेलो मी एकाच वर्षी गेलोत. एक वर्षी झिरली आमची मी, हां. गेलीती बघ!
पूर्ण कुलताबादमध्ये हिंडायला आलोहोतो नुसता घाण. तिथे उनवरून याकुजाबाद हिंडा परत सुली मांजन मधे जा. काल दमलो होतो. ना आता परत येन बायांच कोणत्या साड्या घ्यायच्या? परत दुसऱ्या साड्या परत दु- सऱ्या साड्या. जे आहे त्या घालायच फक्त एक कलर द्यायच सांगून या कलरच्या घाला तुमच्या जवळ जे असेल ती घाला. लाल सांगायच आणि तिवळा सांगायं कोणी कस- च घालो पण दिसतोयं सगळे सारखे मिळून. हे कयी सांगते पण मग सगळ्या घेत- न बा जेवढ्या घडच्याना घ्याच त्या घेते. सगळ्य थोड न घेते. हां मग त्यांनी ऑप्शन व्यवस्थित सांगितला. पण आस् क- स सांगल ना ती ती ती साड्या आणती कुठून तरी. तीच ना ती बाया साड्या आणती मग म्हणती ह्याच घ्या न तेच घ्या. ते पास होत नायी ते घेती जे ज्यांना अस घ्यावडते ते घेत बाकीचे को- पण तेपण घालतेच ना जशी आ कलर द्यायच सांगून आशे पण लंय भारी वाटतं हां हां त्याचे तुम्ही या पोरीच नाही का त्या हां हां तेन हां हां तशा हां - हां. हची ऐकाय ना मग वर्षाची कशी सगळ्यांची ने पाच सगळ्यांना सार- काय नाय वर्षी माझ्या मम्मीला बु-
तेला पिवळीच हे बना साडी द्या चुनरीची.
बोलायच न तु तर, आज तर तुमच्या जवळून आली ओ. बोल लाग का नाही ति काय बोलू काहीच कारण नाही. काय हे गं तोंड दुखत होत आस करून बोलायच कॉलवर. आणि असं सगळपासून रात्रभर सोबतच काय बोलाय कॉल करून. काय करनार मैत्रीणी सगळ्या चालत सगशी डोक दुखत बेकार काय सोपं नाही आहे. पण त्या मार्गाला गेला सोपच नाही बणच मार्गा तो तरी मार्ग स् पहिले झिल ला
खराब झाला.
गाजू इतकां काय काळ झालता म्हणे आरा जञान दिलं म्हणता ना. तूझ्या दि सासून आणलं होते ना. कधी येतं? किती हुक आहे? पाच. हम्. त्या शास्त्र मा काहीच नाही काहीच नाही माहि म कोणी काही सांगित कोणी काही सांगित कोणी असेल तू मुलींनी घाय नाही पाहिजे कोणी असेल त मुलींनी उून घाडयला पाहिजेा पाहिजे. जास् प्रॉब्लेम अस नाही. मला आहे माल हा फक्त प्रकाशाचा प्रतीके आपल्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्ज ऊर्जा निर्माण करत नाही. ह रस्ते एवढं असेल द्राक्षाच ते आपल्याला निगेटिव्ह विचार करून देत. नाही. व अज बत गमीया. र म काच झालं काी चार मिनटं कर का चग हो तु